हा,
ताई बोलाना आवाज येतोय का?
हो येत आहे. तुझ, माझा येत नाही का तुला? माझ का ते काय करत होती आज?
काय नाही.
मगकी चिकन भ
म्हटलं का का कुठे
मी लावणार होते पण घरात आहे ग मी.
राहत आहे का किंवा कोडला गेले. येतोय ना. मला वाटलं
हो कोला नाही घरी आप आपलं हो आप आपलंच काम.
काय नाही स्वपाक झाला आता दडणं दडून घेते मग लाईट येणार तेव्हा जाऊ चक्की वर घेऊन.
चक्की आहे तुमची?
आमची नाही ग इथं जवळच आहे मा ती चुलत सासूची आहे. हम्म, नाही आता जाणार लाईट येईन तेव्हा‌
हा आली वाटत.
नाही ना आमच्याकडे, हो आली. लयग हा ब हो. एकच आहे वाटत ना? हम्म. एकाच आहे. तुझं झालं? हा?
वरण, भात
स्वयंपाक झाला का म्हटलं तुझा?
हा...
काय बनवलं? वरण, भात. मी पोड्या आणि बोबिलची भाजी केलेली.
शिवाजी
खाते ना तू? हम्म, ते माझे सासरांना दाढ वगैरे हो का, मी आता म्हणजे खूप दिव खात नाही दोन, तीन महिन्यात एकदा बनवतो आम्ही.
हा का.
हो रोज नाही हा आवडत मला ते घरात वास येतो. नाही ना ते दहा दिवस ना, दहा दिवस नाही ना बाकी आहे.
हम्म का.
दहा दिवस आणखी दहा दिवस राहणार.
बापरे.
बापरे हा..
दहा दिवस पूर्ण झालं की सांगू डोक्टरला काढून घ्या असच सांगावं लागेल हा.
हम्म
हम्म तुझी दिदी काय करते?
काय खेळून राईल दोघी हा
हो का खरंच माझा तर खेळायला खेळतो पण बस नाही नाही मी इथच येव इथं घरात हाय.
हा का
तुझा आवाज अडकून अडकून येता हे ना चालू कर दिद द किला
म आम्ही तीन ला जातो कारण की ना ब्रेक होतो. नेटवर्कचा प्रॉब्लेम हे ना हा
कस हा सुमित्राकडे गेली होती का नाही ग काहीच नाही चालून
आत्ताच फोन लावलेला ती कुठेतरी गेलेली बाहेर
बाहेर सुट्टी का मागितली होती का हम्म
आत्ताच फोन लावलेला तिला तर ती बोलत होती की मी
हॅलो
झालं तुमचं काम.
नाही ना चालू आहे माझ.
क्यूडवेल चा
माझं नको टेन्शन घेत. किडवेलच हा माझं झालं लई डोकं दुखतय.
होका
मग ते भरायचं भरायचं असं हम्म चालू द्यायचं आपलं काम आपण
आपण बघून बघून कंटाळायतो हो ते केडवेर मध्ये मला बस
त्यांना नाही खूप माझ तर रात्री पण साडे अकरा झाले होते. बरायला. रविवार होता मग पूर्ण दिवस स्वयंपाक कर हे कर पाहुने आले होते. सकाळी काय कोंबडं बनवलं होत. त आणि संध्या दुपारी आहे तर पुरणपोळीच जेवण होत. त्याच्यामुळे मग पूर्ण दिवस स्वयंपाक कर खाय कर स्वयंपाक तसच चालू होतं.
हा
खाल्लं नाही खाल्लं लगेच स्वयंपाकाला आणखी पुरण पोळीच लगेच डाळ टाकलं कथक
एकटेच आहे ना करायसं घराच
नाही नाही माझी जेठाणीआहे मी आहे तर भाकरी काय भाजी केली होती सकाळी नही नही वेगळे पण स्वयंपाक, मग एकच जवळ करून घेतला होता.
हां का?
हो.
नहीं कोणी पाहून आल्या कीं एकत्र पण बनवून घ्यायचं.
हो तेच ना, इकडे पण जेवण जात नही, तिकडे पण थोडं थोडं खातात त्यापेक्षा एकत्र करून न्यायचं सगळं मिळून करून घेऊ खाऊन पण हा जवळ जवळयत ना?
हां का, पहिले मग शेतात राहायचे, शेतात घरा
ते मग काय नही शेतात मी एकटी करून घ्यायची, हाता इथं करून घेतो आम्ही दोघं मिळून. मुले आहे तसं मं
त्यां कुठरायच
गावातच ना माझी. तिला काय न इंग्लिश मिडियम, ती म्हणे मला म मामाच्या गावाला पाठवून दे असं म्हणते, पण ती मं तिची मामाची मुलगी ये ना, ती एक वर्ष अ ल लहान आहे इ हि चौथ थी गेली आणि ती तिसरीत राहणार, मं यांचा कुठं बसतो, मग म्हणे मला प्रिंशू सोबत शिकायचंय म्हणे, इथं नही म्हणे अस. त म्हणत होती.
कुठं, कोणत्या शाळेत जाते?
तिथं वकवाड मध्ये इंग्लिश मिडियम पण आहे, झेडपी पण आहे, मस्त आहे शाळा, आपली मराठी शाळा पण खूप मस त आहे तिथं, पण मंग इथ तिथं हो.
अरे चांगलंय ना मग उलट.
हो चांगलंय पण मग पैशावालांचं आहे ना तिथं, प हं?
तिला कुडं ठेवलं?
गावातच आहे एनपींशू, म्हणजे झेडपीला जाते, इंग्लिश मिडियम ला नही. पाठवत तिचे वडील, कारण तिचे वडील भरपूर घरीच शिकवून देता इंग्लिश. काय किती? हम्म, हां आ.
त्यांचं कायं टेन्शन पण थोडसे रागाडू आहेत ना, मग त मं त्यांची मुलगी पण हुशार आहे, कारण तिचे पप्पा स्ट्रीक आहेत ना.
हा का?
हम्म.
हम्म
ते मोठे मामा आहेत ते, आं?
बहिणी कुठं कुठं ये तुमचे?
माझे एक धुळ्याला आहे, एक मने एक इकडे बरत कलमाडी आहे. लाहणी आहे ती, दोंडायच्या ला असं आहेत. आणि वीमलगाव मध्ये, पाच आहेत आम्ही.
खेड्यामध्ये ये ना?
हो हा मी आहे मी जा आहे खेड्यामध्ये बाकीचे वस्तीच राहतात. हम्म चांगल्या गावात आहे मी आहे पण चांगलं आहे मला पण आता सवय झालेली काय वाटत नाही.
हम्म
हा जैसा देस वैसा बेस सांगता ना तसच मग जस गाव राहिलं तसच राहून घ्यायचं मग काय करायचं बरोबर आहे ना?
हेच ना जस भेटलं तसता न ककीबातच आहे. चांगलषध
मना सारखं थोडं ना आईवड वडलांनी जे सांगितलय तेच केलेय मग तसच राहणार ना.
हम्म हम् आम्ही तर म ह आ
पला नाही गेले.
हॅलो
बस्तवड ला नाही गेले का?
आता नाही जायला भेटणार मला आता काही नंतरच ना पोळा बिगर पोडा पण होऊन जाणार दिवाळीला बघू आता काही जायला भेटणार गेली होती मी कधी माझ्या भाऊचा हे फॅक्चर होण्या अगोदर दोन तीन दिवसच्या अगोदर गेली होती.
अ मग काय तिकडन आले नाही पण हे नाटक करून घेतलं आणि मग म्हट जाऊ दे अस आता ते माझ्या दिदीच्या गावाला जायचंय पण आता काय माहिती हे कामाच काय केलेलं आहे आणि
हम्म
खूप चालय टेन्शन सर पण फोन लावून विचारतात मोरे सर मोरे सर तुम्हाला लावता का फोन?
नाय
नाही ना
हे सरांच्या आल्या भेट मध्ये त्याच्यातलं तर काही नाही फोन पण नाही केला आज ते मॅडम मॅडमांनी तुम्हाला ग्रुप मध्ये मेसेज टाकला की एकदा समजत नाही म्हणे म्हणून आ सोनाली मॅडमांनी फन लावलेला
कशासाठी?
ते पण आपल्याला समजून सांगत नाही दुसऱ्यांना पण मग तो दोनवंत जाईला सांगतात आणि जे दोन त्यांच्या गावात जातात ना त्यांना सांगतात आपल्याला काही फोन फोनच नाही लावात.
हा सोनाली मॅडम ना
मग आपल्याला पण विस सांगे सांगितलं त्यांनी असं असं तसं तस पण आपण पण करू ना, आपल्याला काही सांगत नाही काही नाही आणि बोलतात तुम्ही हे करत नाही तुम्ही ते करत नाही. म्हण तुम्हाला एकदा मेसेज टाक क तुमला कळतच नाही म्हणे.
हम्म तेच फोन मध्ये तस त रागवता आणि आपण जेव्हा आमना सामना असं समोरासमोर हे केलं ना तेव्हा पण मग मग तुम्हाला कळत नाही का तुम्ही लहान आहेत का तुम्हाला इतके वर्षे झाले मला तसच बोल घेता. म्हटलं चांगलंय, मी तेज गुरुवारच्या दिवशी डायरेक्ट बोलवून घेतलं होत. म्हटलं ती, म्हणे धनवंती वेडी सारखे आहे म्हणे मग ती सगळं करून घेते, आणि हे जुने आहेत म्हणे, यांना कळत नाही म्हणे.
ते पण कस धन्वंती तईच्या समोर आल्या ना, म्हणून आता सारखे ते वीद धन्वंती कडे तात, आणि त्यांच्याकड करून घेताये, आणि आता डेमोर सारखं त्यांच्याकडे जातात. आता आमच्याकडे माले मास सर, कस बिझी असतात, त्यांच कामामध्ये
सरपण मस्त काम करतात ना, पण ना त्यांना ना, सोनाली मॅडम त्यांची काम करून घतास हम, माले मसारा आणि माले म सरांची काम पेंडिंग मध्ये ठेवून देता, असं करतात.
आता आमच कसं, वि्हजिटरला आयलं का सरांना यायला जमत नाहीय, सरां त्यांच काम करून तर त्यांनी पण यायला फोन लावायला पाहिजेल, कि तुमच्याकडली लोक अस
का तिकडे बळगाव शांना गेले होते, कोळपांढरी असं
हा.
हा, म्हटलं चांगलंय, करा तुम्ही म्हटलं तिकडे.
ते कसं, आपण सांगितल ना, म आम्हाला आमच्या कसं सर होते ना, त्यांच काहीतरी थोडस झालेलं होतं, ते रेसिपी डेमोसाठी ना मॅडम आम्हाला काहीच सांग नाही सांगत नाही, तुम्हाला सांगितल सुमित्रानी ना
हम्.
ते रेसिपी काय भिला बिलाच झालं ना, ते सरांना माहिती पडून गेलं, ते बि याच काढून, सर यांना आपले डेवी रेसिपी केल तत्यांच्यावरण त्यांना थोड की झालेलं ये तेव्हा अस बोलले, समोर, विष्णू सरांचं अस झालेलंये.
हम. पण ते विष्णू सरांसोबत होत ना, पण काम तर तुमच्याकडनं करायचं मग सांगायला पाहिजे ना हेनी
हम्म! मग त्या, त्या दिवशी, ते आपण झालं आता ती गोष्ट, आणि नंतर न आणि त्याकडनं सगडी काढून घेतली, आणि गेली त्या सुनताकडे, आणि आता सुनताकडनं चांगली बोलते, आणि मी त्याला हे ते बोलते आता
हां
हा, ती गोष्ट आपण जी बघितली ना डोळ्याने बघितली ना, तिने कसं रागवलं काय. ती गोष्ट त्यात त्या बोलते की मी बोललीच नाही, असं झालं त्यां आणि अनिता वाईट झाली त्यांच्या समोर. आणि अनिताने जेवण बनव म स्वतः सर त्यांना, त्यांना पण सांगितलं की तुम्ही पण या, पण सरांच त्या दिवशी जाणार होते. ना तर सोडून, मग त्यांच हे झालं म्हणे, सर दातरंगी सरांना डायरेक्ट सांगणार होते ना. मीटिंगमध्ये, तर मग सर, म्हणून रागामध्ये आले म्हणे, म्हणून दुसऱ्या दिवशी आली म्हणे मॅडम, पण दुसऱ्या दिवशी आली तर अनिताने सगळं सांगून दिलं.